हॅलो.
हा झाले का जेवणा.
नाही जेवण राहिलं स्वयंपाक झाला आताच.
अससं का.
तू झालं जेव्हा.
अ जेवण झालं ना आताच झालं.
असं काय आज लवकर झालं.
त्याच्या नांदी लागली नाही ना आता नांदी लागू राहिली. पहिलाच कॉल आहे तुम्हाला तुमचे झाले का पूर्ण.
स्वयंपाक केला.
हो तुमचे पूर्ण झाले का म्हटलं कॉल.
आता ते सासरी बू आले त आता आंघोळ बंगोळ कर. मग आराम कर जेवण.
हो.
हा.
झालं का म्हटलं तुमचे कॉल. कॉल झाले का म्हटलं तुमचे.
ह मला एकच राहिला.
तीस झाले का पूर्ण.
वीस वीस.
वीस तसात पूर्ण तीस.
वीस.
रिसर्च कराला लागतात का हो.
मग दहा त लागतात हो.
अजून द येतात पुढे हेवीत झाले की.
असं काय.
हो.
मग हे झालं की वीस होतात आता वीस झाले की मग दहाच राहतात.
हो मला पहिल्या विसकॉलचे आठशे रुपये आलते ना.
व.
विीस कॉलचे आठशे रुपये आले ते मला.
हा ना हा ना.
हम्म काही खाली गेलती.
त्यास मग त्यासाठी म्हटई आता काल आहे की काल त्याच्यात राहिली की नाही म्ह.
हो.
आलं मशीन काम म्हटलं कालं अंतर पडलं का केलंच नाही मग.
हो ते तसच आहे ना मंग काम पडले की पडतातच मग.
लागते एक तर ते का लागते.
हो ना मग अस आहे ना ते. आपण याच्या नांदी लागल क दुसरं काम पडते मग.
हो नाही तर काय तर मंग ते हम्.
स् स्वयंपाक भाजी काय केली म्हटलं. पत्ता कोोबी. हॅलो. टाकली भाजी कि जी.
लाईन हम्म
भाजी काय केली म्हटलं? हो लाईनी घरी आहे ना ते शाळेत
मुंगटीची धाळ
हो काय हो काय
मुंगटीची डाळ केली पापड भाजली़ लोणचं
हो हो ते मुंगतीची डाळ पतली पतली भाजी होते का त्याची समजा वरण
पतली होती बकडी होती
हो काय मी ते मुंगटीची डाळ पाहिलीच नाही बहिना
हा. अन काय संध्याकाळी शिरा केला होता
असं काय?
रा सिऱ्यावरच भागवलं मग
काय थोडं खक्याला की आता दोघैली पाहिजे कितीक
हा नाही मग आम्ही जाऊत घेत घेतो मग मुली उली सरीली हा.
सर्वेलेच गेल्यासाठी ते
ते ठीक काय मग चांगलं नाही दिस एकट्या लेकरू सोडू हम्म.
हे दीपू हे पोर येत येतात का म्हटलं इकडे
हो हो एकेतन तिकडे येतात तिकडे रा येतात हम्म आता मोठ्या सुनीन सिलेंडर गेला? गॅस गॅस गेला तर मग आता इकडेच प केला तिनं हा
ते भेटत नाही ना दोन दिवस मग जरा सत्याच.
हम्म नाही तर काय तर भेटत नाही तेस ना मग आता दोन दिवस. तरी नाही भेटतं नाही पहिले तर मा किती दिवस भेटे नाही
नाही तसंच आहे ते
हा. बाकी?
तसंच आहे काही नाही आता आज वावरात आता ती आरती आली की जातो वावरात
हा.
हम्म ते शबु ते शेगायचे झाड उपटटो ना
मास
हा.
ह भुईशंगीचे झाड निघाली असती हा.
शेंगाईचे झाडू उपडतो हा उद्या मग डवरे आहे तरण खतय तिकडे पराठीले
हो ना
सुरूच राहते ना नाही मा निधन घरच्या घरी नसते ते बाया असतात निंदेले. हेच तर देखभाल करता करता सरा दिवस याच्यात चालला जाते. घरच्या घरी कोण ते आली आता घरी आरती आता जाऊ आम्ही वावररात
हा!
आता थोड्या वेळान जऊ वावरात एक दोन कॉल कर हा वावरात गेलं की मग वावरात. एक काम नाही ना मंगल हे ना हे वा इकडे. इकडे हे चालू आहे केडी खप्याले लोक. त्याच्या इकडे पाहां लागते म. हो ते ते कटण नाही आपले झाड कापणं चालू आहेत ना ती.
असं काय.
होईल होईल झाडो.
हो ना हो ना केळी मस्त झाली हो. चांगलं झालं बाई मस्त झालं.
हा ते कसं मंग
तरी दीड जा दीडशी दीड गाडीचं नुकसान झालं नाही तर मग चांगली होत ती. हो साय नदी जेव जेवढं तगदीरात असते तेवढंच होती तेी.
इतकं झालं पाहिजे तितकं होतच नाही
केवढं पोटभर खाऊ देते का देव.
हा.
एवढं पोटभर खाऊ देते का म्हटलं देव.
नाही नाही एवढं पोटभर खाऊ नाही देत देव देव म्हटलं जेवढं द्यायचं तेवढंच देतो.
ठेवाच लागते काही ना काही.
हा नाही तर कायच.
हां अस आहे ते.
हा आणि जमीन मावली बिचारी तिचं बारा महिन्याच साठून ठेवते.
हो अस आहे ना ते. जमीन माउलीच कस तिच्या तकदीराचे भाग आहेत ते,
हा. तकदीराच्या तब्येत नाही का झायली पोरीची बरोबर.
नाही ते तब्येत चांगली आहे तिची शाळेत गेलली न ती. हो हे. शाळेत गेलती ना शाळेत त्या आजी आजी.
मी अगो बाई.
हा तिची तब्येत ते तुम्ही म्हटलं की नई. तब्येत नाही का तिची चांगली म्हणून म्हणते मी आ तब्येत चांगली आहे तची.
हा ते खोकल्ली कि नी.
हम्म हम् आता थंडीचे केळ फळ आता पिकले होते तर हे लकर आहे. सन नाही त होत लकरइले. एका एकाले पाच पाच वेळे कॉल लावला चालतो हॅलो. एका एकाला म्हटलं पाच पाच वेळाही कॉल लावलात चालत आत्या.
काय आणलं ते आजी
खचळे मले
नाही हो का
मनातानी आणली
हो ना पोर आता शाळेत जातशील ना तुही
हा शाळेत जाते तो पाचवीत गेला तो
हा
हम् तही आला आता जेवण करायले.
येले पट्टईले कुठे शाळेत टाका लागत होता दुसऱ्या ठिकाणी
नाही ना तो कस आहे सध्या लहान आहे त्याची आई म्हणे रोड नाही बरोबर
हो हो ना रळ नाही चांगले र रोड नाहीत बाई चांगले रोडय
मग त्याला की नाही काही टाकलं नाही गावातच
हाव ना
गावात ठेळाले पुरते यंदाच्या वर्ष
हो ना एकत हा रोडही नाहीच ना चांगली एकत
नाही ना तेसलामु पण आता हे कसं आहे हिवाळली कधी जास् हल्टिंग बंद झालं आता
हम्म कधी?
पा बा आता लय दिवस झाले बंदला हल्टीग टाईम
हो भाई पाच सात दिवस नाही लाईट झाले पंधरा वीस दिवस महिनाच होत आला
असं काय हा ना मी त्या दिवशी श शुक्रारी गेली की नाही तर नऊ वाजता घरी आली माय बाई
मग मग आम्ही त्या दिवशी या पट्टले अ नाव काढायला गेलो होतो. खूप उशीरा घरी आलो. तर म्हटलं तो बसचा टाइम बंदच झाला.
त्या दिवशी शुक्रवारी म्हटलं पाणी सुरू होतं.
हा बसचा टाईम बंद झाला तर त्याच्या बोल आल्टिंग बंद झाला तर अडचण येते ना ओलाय
नाहीत काय त अन बर तर रोड नाही बरोबर पड फडलं काय करत मा त्याच्यापेक्षा नाही बापा यश किंवा याटोन जायल पुरते
नाहीय तकाय
हा
रोडचा टाईम बंदच झाला ना तो
घेऊन राहिली काय म
झोपली आता अंग टाकल अं
हो झाला राहिल आपलं
हो ते कसं आता काही नाही अदा ठेवा मग आता थोडा सक्त राहिले पन्नास सेकंदच राहिले बघता
हा
जेवणा राहिल असतील मग आता
बरं ठीक आहे मग ठेवतो का
हा हो ठेवा
हा ठीक आहे ठेव मग हां